काय करालायस रे?
काय नाही बसले बघ.
हा हा. कुठं आहेस रे? आवाज या लागलाय बाहेरचा कसला.
इथंच आहे की ग घरात.
हा हा बोल.
बोल की.
काय म्हणतोस आणि?
काय नाही बघ इथं. आता खेळून आलोय जरा जिऊन झोपलेलो तोपर्यंत तुझा फोन आला.
हा हा खेळून आलास, ऊनात कशाला गेलतास बाबा.
नाही ग उन्हात नाही, इथच होतो.
बरं बर हा हा असू दे घे.
हा.
टाईम हाय काय बोलायला?
हाय की, बोल की.
हम्म बोल मग.
माप हाय की, बोल तू.
माप हाय वय.
हम्म बोल.
हम्म बोलकी काय काय? कुठ गेलायस रे, बारक्या बाळांचा आवाज या लागलाय.
कुठं नाही इथंच हाय ग.
हा हा बोल.
ते न्हव जेवलीस काय?
मी जेवलो बाबा, तू?
हाय जेवलो की.
हा हा.
हम्म.
आणि काय मग, कधी येणार गावाकडं?
येणार की सुट्टी पडल्यावर, सुट्टी पडल्यावर.
सुट्टी पडल्यावर व्हय, हा हा. कस चालुय अभ्यास तेन?
हाय की चालूय चांगलं.
हा हा. बाकी काय मग?
काय नई.
हम्म?
काय नई.
निवांत हाईस?
निवांत.
हम्म हम्म. मग?
हा?
मग काय करायलायस अनी?
काय नई फोन बघत बसलेलो.
हा हा. मग सकाळी डब्ब्याला काय घेऊन गेलेलास?
डब्याला पोहे.
पोहे नेलतास तू केलेलास काय मम्मी केलीती.
मम्मी.
म्ममी केलती वय.
व्हय.
तू काय करतोस का नाही.
काय करतोय की बाळ.
काय करतोस?
मॅगी करतोय चाहा करतोय.
हम्म कसं करायच मॅगी सांग बघू?
हम्म अर्धी वाटी व पाणी घ्यायचं. ते उकळले की जरा म मसाला टाकायचा मॅगीचा आणि त्यानंतर ते अ तुला कसं पाहिजे असली तशी. मोडून नाही तर असं असं अखंडच टाकायची मॅगी. आणि उकळु पाणी आठूपर्यंत हे करायचं उकळाय द्यायचं. पाणी आटलं सगळ गेलं किम झाली मॅगी तयार.
तयार आहे आण काय भाज्यातन घालत नसत्यात.
भाज्या बिज्या काही नाही नॉर्मलच खायची आपली.
नॉर्मलच आवडते व्हय तुला.
व्हय पाच रुपयाची मॅगी तेवढंच.
भारी हाय गे तुझं.
व्हय.
मी आल्यावर मला करून दे.
हा हा.
देणार की नही.
देणार की ये.
हम्म.
पहिला ये तर तू इकडं.
हम्म येणार हाय की.
हम्म ये.
आल्यावर दे.
हम्म.
आणि चाहा कसा करतोस?
चहा प पाणी घ्यायचं.
हम्म.
चाहा पावडर टाकायची.
ह्या.
ह म ते काळाचा झाला म त्यात ते काळायच तुला केवढा पाहिजे तेवढं घ्यायचं आणि वाटीत ठेवायच. आणी भांड्यात घेतली जारा दुधटाका आ ऊकडूपर्यंत ग गरम करायचं गरम झालं की घ्यायच चहा. चॅनी मॅगी.
आणच्यात साखर टाकलंच नाहीस कि रे.
टाकलो की ग साखर.
कुठं नुसता चहा पावडरच म्हंटलास टाकायचं.
चहा पावडर च्या नंतर हे बी टाकायच की बाळ.
काय?
चहा पावडर नंतर दूध छाखर बी टाकायची की चहा पावडर नंतर.
हम्म हाळू बोल की बाबा काय कुत्र पाठ लागले.
हाऊच बोलाले नो, मी कुठं फास्ट बोललो.
हम्म तेवढंच येते बाकी काहीत नाही. तेवढं दोनच येतय.
हा भज्जी येत्या
कसली ये
झुनके ची
झुणक्याची भाजी असते अडघ्या
बेसण चे बेसण चे बटाटे भजे
बटाटे भजी येतय होय.
हम्म
भारीच शिकलायस कि रे काय काय करायला.
मग डोरा केक येत मला
बा वा वा बा आणि काय काय र आहे.
परत हे आणि काय आहे. केक आणि शिकलोय मी डोरा केक सोडून तो डोरा केक वेगळा
हम्म.
तो व ओरीओ च होती नुसता ते वेगळा आणि केक केले मी न.
हा.
लई काय काय केलंय.
हम्म भारी काय काय येते की रे तुला करायला मग
मग
मी असल्यावर कुठं काय करत नाहीस.
नाही ते आमच आम्ही खायला करतो आम्ही
आम्हाला दिलं तर चालत नाही काय?
होय.
हम्म. पोटात दुखल की तुझ्या सोडून सोडून खातोस म्हटल्यावर
नाही काय होईत नाही.
हम्म. बाकी आज लांन कडे गेल्या नाहीस.
नाही.
कारे?
विनोद आला.
मारिया गेली.
नाही जाणार आहे.
कधी जाणार आहे.
काय माहित नाही ग.
आ बड्डे असते वाटते की रं त्याचा आता
काय माहती नाही बाई मला
होय आताच असतोय.
हम्म हम्म.
माझा पण हाय की बड्डे?
कधी?
तुला माहित नाही.
माहित नाही बाई.
असला रे भाऊ तू काय कामाचा! हम.
मला काय म्हणायच.
होय. मा माझं कशाला लक्षात ठेवशील बड्डे तू.
व्हय.
तुझ्या मित्रांच ठेवणार.
व्हय.
होय म्हणतेय बघ आणि काय देणार मग बड्डे ला गिफ्ट.
अजून मी बघायनी.
काय बघायनीस.
ठरवाय आणि काय द्यायचं.
हम्म, काय देणार मग, आता ठरव की.
ठेरवाळ नजून.
ठरवाय नाहीस माहितय मला,, आता ठरव म्हणाय लागलोय तुला.
नंतर ठरवायचं असते ते,, आता ठरवायच नसतय.
हम्म हम्म. ठरव,, काय तर चांगलं दे मला,, बड्डे ला गिफ्ट. काय?
हा,
हां म्हणू नको.
हम्म,
बाकी आनी काय चाललय.
आ,
बाकी आणि काय चाललंय?
काय नई.
हम्म, कुठं बसलायस रे?
हम, ह
मी गावाला गेलेलो, परवा दिवशी.
आं
परवा दिवशी गावाला गेलेलो.
व्हयं. कुठं? ह
गावाला आपल्या.
हा हा.
हम्म्म. आठवण काढालतीत बाबा,, सगळेजण तुझी.
भया
तेच की, भैया, बाळुदादा.
हा हा.
लई वांडय पोरगं म्हणालते.
तू वांडआईस का मी वांड आय.
तूच की,, आगाव पणा करतोय नुसता,, म्हणाल तीऽ
व्हयं,, तू करतच नाहीस,, तुला आगाव पणा माहितीच नाही आणि
म मी कशाला आगावपणा करू.
होय, करतच नाहीस, मी कुठं म्हणावलोय करत्यास आस
हम्म,, तिथं काय काय जाऊन, बाबाची तीन ऍक्टिंग करायचाच वय?
वय.
सांगितलं की मला सगळं.
होय. हम्म.
त्यांच्याच घरात असायचंचय दिवस बरं.
व्हयं.
हम हम.
सांगालता मला सगळं.
होय,
बाकी काय मग
काय नै.
उठलीत का नाहीत घरातली.
नाही अजून
उठल नाही त्या
नाहीय
तू कितीला जातोस
आ
तू ट्युशन ला कितीला जातोस
मी ट्युशनला वोय पाच ला बघ बरोबर जाते.
तर करेक्ट पाचला
करेक्ट पाचला पुढं नाही मागं नाही.
होय खरोखर जात असशील बघ
वय मग जातीस की बाई खरंच
बरोबर
हम
टी व्ही बघायली नेसाज
नाही टीव्ही चा रिचार्ज संपलाय
मग मारायला सांगशील नी
मारायचय बाई
हम्म जरा मार कि ते एवढा तू
वय इथे इथे दारात हवेलीतन मला कोण काढते का बघ.
कोण काय केलंय
दारात कुठली गाय कुठली मरगाय आली दिला
अरे गप्प काय बी बोलू नको
खरंच की शी करून गेली बा घाण वास मारलाय
हम्म मग काढशील का नाही तू?
आई ना नेऊन नेऊन उपल्या बिपल्या काय काय केली वय
हम्म हम्
हम्म आणि त चाफ्याचं झाड लय मोठं झालंय
हम
बघा निसत तुल म्हट नाराचं बिल वाढलंय
हुम
आढळीला ल्यावल्यात
हम्म ते काय त्यांचं मॅडमन मॅडम होय त्यांच झाड तिने का हात लाव देतील
तिन नसताना मी झाडणार आहे
होय बडोत
कोपऱ्याला अस लागला म्हणती जरा फोटो काढून पाठवतो नंतर अस आहे तुमजे तुम पाणी तर ढीगच आहे हिरवगाराय हाय
जाऊ नको बाबा चढू नको ते उंच असते जास्ते झाड लय
पाणी ढीग आहे पाणी ढीग
हम्म असू दे तू चढू नको बाबा काय तर कारभार करशी
आमच्या आब्याला फु फुल्लं तर किती लागल्यात माहीत्या लैई लागल्यात अर्धी निम्मी पडलीत
ये काढून ठेवशील का नाही मग तू
हा हा